हा ना तई.
हा येतोय बोला ना
हा तेच की आता तुम्ही म्हटला कोणता विषय घ योगाबद्दल बोलूया आपण ठीक आहे, चालतंय.
हो, चालेल बोला ना.
तुम्हाला योगाबद्दल वगैरे माहिती वगैरे आहे का
माहिती म्हणजे आता हे बघा योगा हे आपल्या म्हणजे शारीरिक दृष्टी करणं गरजेचंच आहे आपण आणि आपण आजच्या धावपळीच्या युगामध्ये नाही का प्रत्येक माणसाला म्हणजे मानसिक तणाव फार आहे आणि त्यापास ून आपल्याला तणावमुक्त होण्यासाठी चांगल्या आरोग्याची गरज असते. आणि ते चांगलं आरोग्य आपल्याला हे योगा आणि व्यायाम केल्या केल्यावरच मिळाल.
होत आहे. वगैरे जास्त खातोय ना.
हो.
कल्र. चौगरे जास्त वापर चाललाय केमिकल युक्त खान आलाय, त्या मूळ आपल्या शरिरावर तास परिणाम. परम होतोय त्यामुळे आपण व्यायाम योगा याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि आजकालची हवा आहे वातावरण पण एकदम प्रदूषित आहे ना. आणि आजकाल लोकं कशी बैठी कामं जास्त करतात आजकाल पहिले कसे आपल्याला. दळणदळायला जात्यावर वगैरे दळणदळायचं. मसाला वगैरे वाटायचा असेल तर पाटा वरवाटाचा वापर करायला लागायचा. आणि आजकाल कसे मिक्सर आलेत किंवा. तळायला आजकाल ते आटटाचक्की किंवा बाहेर असे गिरणे आलेत. त्यामुळे लोकांना जास्त मेहनत करायला लागत नाही आजकाल कपडे धुवायची मशीन आ किंवा भांडीग
हा आपण तेच ना. हा आणि आपण रोजच्या आपल्या कामांमधून. पण आणि आता कसं फरची पुसायला पण पहिले. आपण हाताने पुसत होतो आता ते मॉप आलंय. मपणे फरचे पुोसतात त्यामुळे. वापण्याच पण जास्त गरज पडत नाही ना. मग आपण वाकून फरची पुसल तर तो पण आपला एक प्रकारे व्यायामच होतो.
आपल्याकडे एवढी यंत्र आलेत ना आपण त्यामुळे शारीरिक कष्ट करत नाहीये त्यामुळे आपल्याला आता व्यायामाची किंवा योगा वगैरे करण्याची जास्त गरज आहे पहिल्या लोकांनाशी योग ची ग वात न त्यां श क भरपूर व्हा. त्यांना कोणती गोष्टे अशी रेडीमेट वगैरे भेटत नव्हती त्यांना सगळं स्वत जरी त्यांना दळण दळायचं ते जात्यावर दळण असं दळायचं. मग ते पीठ पडायचं मग त्याची भाकरी बनवायची. किंवा मिक्सर मध्ये मसाला वगैरे करायचा असेल तर आपण लगेच पाच मिनिटात मिक्सर म करतोय. तसं पहिलं नाही त्यावर वगैरे कपडे धुयला. वगैरे जायची आजकाल घरा. ना पाणी भरय सुद्धा पहिली पाण्याची सुद्धा सोय नव्हती गावागावामध्ये.
काहीच नव्हतं विहिरीला जाऊन पाणी आणावं लागत.
नदीला विहिरीला जाऊन लोकांना पाणी आणायचं त्यामुळे त्यांना एवढं कष्ट. ना ए्रा म्हणजे जाचा व्यायाम योगा. करण्याची गरज नव्हती भरपूर खायची ती लोकं. खायची पण भरपूर आणि पण.
आणि कसं केमिकल बी राहित होत. आजकाल सर्व याच्यात बघायला गेलं होत फवारणी आणि सर्व इंजेक्शन. केलेलंच आपलं धान्य. पालेभाज्या असताना त्यामुळे कस आजाराचे प्रमाण पण आणि वाढले. आणि शरीरातलं कॅल्शियम पण कमी होत जातं त्यामुळे मग वयाचं चाळीस पण नाही का आपलं. उलटत नाही तर आता बरेच स्त्रियांना पण कॅल्शियम कमी असल्याने कंबर दूध. कि हे ते त्रास चालूच होता मग.
अहो पहिला असं काही नव्हतेच आजार वगैरे हे मधुमेह किंवा डायबिटीस थायर. ाय रोड तर कधी म्हणजे ऐक नाही.
ऐकलंच नाहीये.
मधुमेह श असं कधी नव्हतंच पण आजकाल कसं ज बदलले. खाण्यापिण्यातले बदल वातावरणातले बदल त्याच्यामुळे शरीात त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे आणि कस. ते औषध गोळ्या वगैरे खाण्यापेक्षा ना ते आपण स्वतः काळजी घेत. ली बरी ना त्यामु कस योगमुळे. आपल्याला म्हणजे शरीरा आवश्यकच आहे कारण आपल्या आजकाल आप पण जास्तीत जास्त हे बघ कस हे पटकरन होईल असं बघत. कि आपल्या त्यासाठी जास्त कष्ट घ्यायची गरज नाही त्वरित एखादी. त्वरत कशी म्हणजे पटकन उपलब्ध होईल. त्याच्याकडे आपला जास्त कल असतो ती मिळवण्यासाठी म्हणजे त्यासाठी कष्ट करण्याच्या. जेवढी चि राहिली नाही लोकांच्याकडे ओढ राहिलेली नाही. एवढे कष्ट करावे किंवा काय आजकाल व्यायामाच.
हा. आणि त्यामुळेच नाही का दरवर्षी एकवीस जून हा आपल्याकडे म्हणजे सर्वीकडेच. आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो ना. हा हा, योगामुळेच आपण. अ म्हणजे मोठमोठ्या आजारांवर पण मात करू शकतो. आणि आपण दिवसभरात असं एवढे काम करतो तरी आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. तर आपण थोडा वेळ तरी स्वतःकडे लक्ष देऊन देऊन नाही थोडा वेळ तरी. काढलं पाहिजे ना योगा करता.
स्त्रियांचच होत आपण कसं म्हणतो. हे काम झाल्यावर व्यायाम करू ते काम झाल्यावर व्यायाम करू. स्त्रिया कस स्वतच्याकडे जास्त लक्ष देत नाही त्यांना कसं सका तर बा स्वयंपाक. किंवा इिकडं जायचं तिकडं जायचं आणि आजकाल मोबाईल त्यामुळे आपण जास्तीत जास्त. काम झालं की लगेच मोबाईल हातात घ्यायचा बसायचं जास्त काढ. किंवा एव्हाना मुलांना जरी शाळेत सोडायचं असेल किंवा कुठं जायचं असेल तर गाडी. पहिली गाडी उपलब्ध लोक पायी चालत जायचे. ह्या गाव गावाला. मध्ये जायचं असेल तर पायी चालत जा आहेल आजकाल लगेच रिक्षा गाडी. सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्यात ना त्यामुळे आपण चालण्याचा. चालण्याचा हा प्रकार बंदच झालेला आहे.
हो.
च नाही म्हटलं तर.
आजकाल आता ट्यूशन. ट्युशन सुद्धा मुलांना एकदम घराजवळ असून पण मुलं चालत जात नाही त्यांना. तिथे जायला पण गाडीच पाहिजे किंवा सायकल पाहिजे सायकल ला. हा एक प्रकारचा व्यायाम आहे पण कस थोड पाय पण चाललं पाहिजे. आता मी माझ्याच मुलाच. सांगते तो आत्ताच सहावीला आहे तो गाडीवर जातो बोलतो ट्युशन ला.
हो हो. पहिले सायकल पण नव्हत्या किंवा गाड्या पण एवढ्या उपलब्ध नव्हत्या माणूस स्वतः चालत जायचा. चालत यायचा. त्यामु किंवा राना झालं तरी राना पण भरपूर कष्ट करायचं आजकाल रानात जरी आपण काम कराला गेलो ना. तर तिथं पण यंत्र आलेत. आजकाल सगळ यंत्राणी किंवा ती फवारणी वगैरे असते त्यानेच सगळी कामं करून घेतात. त्यामुळे राणा वगरे पण एवढं खुप. नाहीे किवा ऑफिसला जरी नको पडे ऑफिसला जरी. कामाला जरी अशी गेली तर लोक तरी आजकाल यंत्र किती काम करतय कम्प्युटर एक. लोकांच काम करतो.
हो.
बसून.
हो.
कशी जास्त कष्ट करायची गरज नाही सगळ्या. सुख सुविधा उपलब्ध झाले त ना त्यामुळे आपल्या म्हणजे व्यायामाचा अभाव लोकांच्या मध्ये.
हो तेच ना
करायची किंवा
व्यायाम केल्यामुळे आणि योगा केल्यामुळे अ किती फायदे आहे हे म्हणजे लोकांना नाही का अजून पण जास्त माहिती नाहीये म्हणजे त्यामुळे आपल्या शरीरात लवचिकता वाढते आणि स्नायू आणि सांधे पण मजबूत होतात.
योगा करायलाच सकाळी जर योगा आपण एक अर्धा तास किंवा एक तासभर केला तर दिवसभर फ्रेश राहत ना माणूस निरोगी राहत किंवा कोणते अशी रोग राही होत नाही किंवा आपण ते शोसनाचे करतो ते प्राणायाम वगैरे किंवा कमरे हालचाली वगैरे करतो ना त्यामुळे आपल्या कसं स्नायूला ताण पडतो त्यामुळे असं वायू वगैरे क दिवसभर असा हलकापणा वाटतो व्यायाम वगैरे केल्यानंतर फक्त तीन दोन तीन किलोमीटर चालला व्यायाम नाही केला योगा नाही केला तरी चालत चालणे हा सुद्धा एक महत्वाचे चांगला व्यायाम आहे चालायला आजकाल आपण त्याचाच अभाव चाललाय कोणाला अजिबात असं चालत नको सगळ्यांनाशी बैठक आली पाहिजे
हो आणि बऱ्याच लोकांना नाही थायड वगरे पण आहे आता त्यांनी सुद्धा त्या पण वेगवेगळे प्रकार प्रकारचे योगा असतात आणि त्या वजन वजन पण नियंत्रित राहते
वजन सगच्या आधार आपले हे आपल्या वजनामुळेच होतात कंबर दुखी किंवा पाय गुडगे दुखताय आजकाल लोकांचे हे सगळे कसे वजना भार पडतो वजनच वाढलंय माणसाच माणस शारीरिक कष्ट करत नाहीये
आणि खाण्यापिण्यामध्ये पण म्हणजे नाही का वेगवेगळ्या प्रकारचं कुकसं पण खायचं आणि बाहेरच जंक फूड वगैरे खाण्याचं पण
प्रमाण हो होत आहे भरपूर आमच्याकडे तर नाही आहे म्हणजे तसं ते लोकांना छान लागतय चवीला घरातलं जे
छान लागत तेच ना छान लागतं ते आहे पण लोक कसं फक्त त्या चव बघता त्याचं आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम दुष्परिणाम होईल ते लोकांना समजत नाही
जे आजकाल ते आजून मोठं वगैरे कसले कसले केमिकल वापरतात किंवा ते मैदा मैदा शरीराला खूप घातक आहे किंवा जे आईल वापरतात ना ते वडापावाले वगैरे ते बदलत नाहीत चेंज करत नाहीत.
हो. हो तेच ते ते एक सारखं वापरत असतं. त्यातच पुन्हा पुन्हा ते तळणार
तेच वडापाव लोकांना इतके चवीला लागतात ना की आपण तिथे उभं राहा पैसे देऊन आपण खातो. पाणीपुरी तो पाणीपुरी किती घाण ह्याने हाताने वगैरे बनवतो.
तेच ना मी आणि मी तुम्हाला सांगू ना म्हणजे बाहेरच मी खूप अवइड अवॉइड करते जेवढं होईल तेवढं मी सर्व घरातच बनवते.
टॅमॅटो कांदा त्याने कापून ठेवलेला असतो त्याच्यावर किती मच्छर येऊन बसतात. परत ते डिश वगैरे त व्यवस्थित पण ते लोकांना खूप खायला आवडत पाणीपुरी किंवा भेळ वडापाव आज काल चायनीज चायनीज भरपूर
चायनीज हो
हो नूडल्स राईस लोक पैसे देऊन खातात हा किती छान टेस्ट
हो आता पैसे देऊन पैसे देऊन आपण आजार विकत घेतल्यासारखं आहे बघा.
आकार विकत
तेच ना
झाय ना माणूसात का पैसे खर्च करून आपल्या समस्या वाढवून.
आणि तेच ना एकीकड म्हणजे कसं. आपण खाण्याकरता पण बाहेर खर्च करायचं, आणि दुसरीकडे मग आजारी पडल्यावर, आपण दवाखान्याला जायचं. मग तो एक खर्च आपला वेगळा होतो.
हॉटेल वगैरे अस कधी म्हणजे जास्त नव्हतेच, लग्न जरी आपण पण होत म्हणजे पहिलं तरी म्हणजे असं आपलं घरचं बनवलेलं असायचे लाडू मसाले भात किंवा शाक भात वगैरे लग्नात आजकाल ते काही भाजी तिसरी सगळे आजकाल म्हणजे असे हेवी पदार्थ आहेत तळलेले वगैरे
हो.
बनवलेले वगैरे असतात आणि ते आता हे बेकरीमध्ये पण जे आपण बनवतो, हे टोस्ट खारी बट तर कोणतं तेल वापरतात नाही.
पण पदार्थ खाऊ नये असं पण म्हणजे क नाही खल्लं बरच आहे, अस. बोलता बागा आपण सकाळी. सकाळी उठल्यावर कसं उपाशी पोटी आपण पहिले काय खातो चहा बिस्किटच खातो. किंवा चहा टोस्ट वगैरे खातो ते पण आपल्या शरीराकरता खूप घातक असते.
जास्त प्रमाण वाढलंय आपल्या हे सेलिब्रेशनच बर्डे सेलिब्रेशन केक मैदा के हो नका आजकाल एवढं केक चं प्रमाण वाढलंय का नाही लोकांना केक.
आणि तेच आता तुम्ही मध्ये बघितलं असेल का, रेड वेल्वेट केक बद्दल दाखवलं होतं. अ न्यूजमध्ये ते रेड वेल्वेट केक मध्ये जे लाल म्हणजे कलर वगैरे वापर आता ते पण आपल्या शरीराकरता खूप घातक असत.
पुढं कंटिन्यू करता का तुम्ही मला कॉल करता का
मी लावून बघते हो.